हॅलो? हां येतोय ना आवाज?
हां येतोय की बरं आहेसा?
हो हो हो.
तुमचं स्वयंपाक, हाय बरं आहे बघा काम तेन आवरलं?
नाही चालू आहे सकाळी एकदा झालंय एकदा नाश्त्याचं वगैरे आता डबल दोन वाजता येतात ना जेवायला.
हां हां.
हं त्यावेळेस गरम गरम?
अजून केले नाही
नाही मग परत गरम गरमच करते भाकरी आणि भाजी करून ठेवते.
हां हां.
हम्म मग तुमचं काय झालं का जेवण?
आवरालोय बघा स्वयंपाकच करालोय. हम्म, झालंय निम झालंय आलं बघा फिरून, माहेरचे जाणार होतीत हो फिरायला. मग त्यांनी म्हटलेत येता काय?
कुठं?
आं-आंबोली घाटाला.
हां हां हां ये तिथं खूप पाऊस असेल ना?
होय पाऊस भरपूर लय आहे. दिवसभर भिजून भिजून लय भिजलं दिवसभर.
बापरे! पावसात गेलात फिरायला.
हम्म, तिकडं पाऊस धबधबा तेन बघायला छान वाटतंय हो पावसाळ्यातच.
हो का?
हम्म धबधबा तेन छान आहे.
बरं बरं.
रामतीर्थला प्रत धबधबा प्रत्येक ह्याच नदीच उगम झालाय की.
कोणत्या?
नदी उगम उगमस्थानला. तिकडं जाऊन आलं दोन, तीन स्थळ फिरून आलं जाऊन.
हा हा मुलांना पण भिजवलं का? मग पावसात.
होय.
ती जास्त भिजली नाहीत सोडा थंडीन कुडकुडाल ते.
हा हा हो ना आजारी पडायचं काम आहे मग.
होय नाही हायत व्यवस्थित जरा पोरग्यालाच बरं नाय. पोरगी हाय व्यवस्थित. हम्म चहा नाष्टा आणि तुमचं आवरल.
हो नाष्टा ते आवरलं. दोन वाजता जेवतो, तुम्ही किती वाजता जेवता?
आची दोन वाजता येईल दोन अडीच वाजता येईल. ह रोज जेवत्यात एक दीड वाजता. आज जरा स काय बाजार असतो तुमचा माशाचा.
हां हां.
मग त्यांनी मच्छी मारली तिकडे गेल्यात बाजारला, मग यायला वेळ होतोय आज.
हां हां हां.
आज एकच दिवस बाजार असतो बाकीचे दिवस दुकानच लावतात.
बर हं. गणपती वगैरे बसवता का?
होय होय बसवतात, तुमच्यात?
नाही बसत मी सोसायटीत असतो ना.
हम्म बसवत नाही.
म्हणजे खाली सोसायटी सगळ्यांच सार्वजनिक असतं.
हां हां, आमच्या इथे बसवतो आम्ही घरात गणपती. परत ते गंगा, गौर तेन असतंय, ते बसवतो.
हम्म.
आणि गणपती आणत्याल दिवशी खीर करायची गव्हा खीर, खीर कसं करता तुम्ही?
नाही आमच्याकडें घवाचे नाही होत त्या दिवशी मोदकच करतात.
हां हां आमच्याकडे करतात गव्हाची खीर. रात्री आदल्या दिवशी क नाय घव भिजत घालतात खपली घव असतात ना.
हां हां हां.
ते खपली गहू भिजत घालत्यात. मग सकाळी म ते भिजल्यानंतर कुकरला लावायचं. जरा म हरब डाळ असते का नाही श हरब डाळ, जरा तांदूळ ते गहू भिजत घालायचं रात्री.
हं हं.
मग ते सकाळी भिजल्यानंतर, जरा कुकर लावून शिट्ट्या घ्यायचं एक पाच सहा. मग चांगलं गीर होतंय.
हां हां नाही गव्हाची छान लागते, आमच्याकडे त्या पित्रला करतात. पितृपक्षी असत तुमच्याकडे काय म्हणतात त्याला. हा त्याला करतात गव्हाची खीर, कडी.
आमच्या इकडने पोळीथ नाही असते निवद गोड जेवण.
हा पुरण पोळी, पण आणि खीर, पण कडी, पण आणि वड्या, पण करतात.
हा हा आमच्याकड कुठं काय पोळ्याचं जेवण तेवढं कर त्यात. कीर्तन त्या दिवशीने असते गणपती त्यानाच असते.
हम्म.
खूप छान! होते खीर गव्हाची तर बिस्किट जरा मिक्सर लावून घालायचं पारलेचं. परत खवा, खवा, मिळते तर खवा खवातीून घालून गुळू, वेलदोडं, जायपळ.
हा हा हा.
छान होते खीर.
हो मला पण आवडत ते तांदळाच्या खीरपेक्षा ती छान लागते.
हा गव्हाची खीर छान लागते.
हो आणि किती? दिवसाचा बसवता गणपती.
आमच्यात सात दिवसांच असत. ते गवर ते आणतात ना आमच्यात. गवर, परत गण हे गंगा गवर दोन्ही बसवतो. आम्ही मूर्त्या बसवतो घरात.
हम्म.
हम्म दोन्हीची साड्या ते नेसवून आवरायचं.
ते दोन मूर्त्या बसवतात. ना गवरच्या.
हा दोन मूर्त्या बसतात.
हा हा बर चांगले आता हे सणाचेच दिवस चालू झाले.
आता आणि दो झाले एक महिना राहिलाय पुढचा त्यांनी एकच घेता य त्याला. तिकडच्या महिन्यात गणपती आमचा दादा बी हा टयमला आणणार आहे बघूया. फायबरच्या मूर्ती आणणार आहे. जरी आम्हाला कसं स्टँड वर बसवतो. आम्ही फक्त मुकुट ते घालून स्टँड वरती बसवतो.
हम्म.
या टाईमाला फायबर च आणायचं पोळ्या ते हा पूर्ण बॉडी तेवढं पुण्यात छान! मिळत तुमच्याकडं.
इथून बरेच बायका येतात ना इकडे घ्यायला गवरून इकडून तिकडून.
मी याव म्हणाले तर लय लांब होते. हो ते यायचं लहान मुले
ते नाही कुठलं? लांब होतंय रेल्वेने यायचं.
बघूयात जऊया म्हंटल्यात एकदा आणि पाहुणं बी कोणतरी आहे म्हणजे- मिस्टर आहेत ना आमचा त्यांच्या हजी म्हणजे मम्मीची भऊ मामाची बाय पोरगीय.
हम्म हम् हम्म या की आम्ही पण आहे. आणि ते साज वगैरे पण छान भेटतो इकडं.
हा म्हणतात छान मिळतंय म्हणतात सगळं मी ते व्हिडिओ तेन बघितलंय दोन तीन म ते सेव करून ठेवलंय बघूया आता जाऊया म्हटल्यात हित कोल्हापूरात मिळाला तर हित घ्यायचं लई लांब होतंय वो लहान मुलं तेण आहित. आणि नाही म्हणतात लहान मुलांसनी घेऊन जायचं नाही घरात सोडून जाऊया म्हणत्यात.
हो त्यांना आज्ज्या आहेत की.
आहेत सोडा आजी तेच आहेत घेत्यात तर पोरग जरा सोडून राहीत नाही पोरगी राहती अजून
हा हा
पोरग तेवढं रहित नाही जास्त,
बरं
बघायचं पोरगीला सोडून पोरग्याला तेवढं घेऊन यायचं मग.
हो
हम्म छान असतंय डेकोरेशन तेण आम्ही आधल्या दिवशीच करतो गणपती दर टायमाला वेगवेगळी घेऊन येतो पोरगीला प्रेग्नंट होतो कणी त्या टायमाला घेऊन आलतो मी ते चंद्रावर असतं की चंद्रावर बसलेल मोठ घेऊन आलतो गणपती म्हणजे वर्षभर ठेवायचं होतं नव्हं.
हा
ते प्रेग्नेंट असल्यावर आमच्याकडे सोडत नाहीत गणपती, विसर्जन करत नाही हम्म. हा घरातचं ठेवायचा म वर्षभर पूजा करून ते गणपती आणायच्या आदल्या दिवशी हे सोडून यायचं ह्या गणपती संगच विसर्जन करतात. ह्अ
हा का
यावर्षी आणलेलं म ते गणपती संगच विसर्जन करत्यात तेबी,
हा नाही माझा मुलगा म्हणतोय पण आता यांना वेळ नसतो पण ते सोसायटीतच जातात ओ खाली दोन टाईम आरतीला,
हा ते घरात असलं तर वेगळंच वाटतंय विघ्न
ते पण चांगलं आहं आमच्या सोसायटीत आणि प्रोग्राम पण असतात मुलांचे दररोज काय काय काय काय खेळायचे.
हा आमच्या इथे मंडप भी बसवतात मोठं गणपती असतंय, परत ते गोवर तेण आमची आजी सासू आहं कणी त्यांच्या अंगात येते गोऊर
हो का
मग ते गौरी दिवशी पूजा तेण माडतो आम्ही सगळं पोळ्या आणि नैवध, हे ववसा भरत्यात की ववसा तेण हे करायचं?
हा.
सगळी तयारी छानच तयार करून जर चार दिवस कसं जातंय कळत नाही हे सगळं कामातच,
हो आणं तुम्हाला ते फराळाचं पण करावं लागतं वाटतं
हु सगळं करतो आणि थोडं विकत आणतो तसं सगळं च लई लोड होतंय हो घरात बी काम जास्त असतंय आणि ते भी ते भी लई लोड होतंय मग थोडं विकत आणतो पोळ्या हे तेन भाजी बाकीचं सगळं घरात करतो आणि गवर काय आमच्या हितं पाणीची टाकी हाय तिथंन गल्लीतली सगळीच एकदम जाऊन घेऊन येतो आम्ही‍, सगळी जण जावून पूजा तेण करून घागरी तिथनचं भरून घेऊन येतो आम्ही तिथंन आम्ही
पाणी आणाव लागतं का?
हां पाणी ते गवर भरून आणायला लागतं की.
हा का? म्हणजे घागरीत भरून आणायचं काय?
हम्म घागरीत भरून आणायचं, घागरी भरून म ते सगळं झाड कु कुटली कुतली घेत्यात की ते शंकरोबा, आणि कुटली कुटली घेत्यात. ते घालून आमची आजी तसलं तयार करत्या, आम्ही जाऊन घेऊन तेन येतोय.
हां हां हां, आणि मग ते घागरीतलं पाणी कुठ ठेवायचं का त्याचीच पूजा करायची?
करायचं की दोन दिवस, तेच म्हणजे विसर्जन आपण आता गणपती विसर्जन करतो की नी
हम्म.
त्या टायमाला म हे करायचं, मग ते सगळं तिथलं गवर तेन आपूण ठेवल्याल सगळं काढून सगळच विसर्जन करून पाण्याचं ते घरात वापर करत्यात, देवाला तेन पुजायला.
हां हां, बर ये सगळीकडे वेगवेगळं पद्धतीत, आमच्या इकडं ते धान्यात बसवून आणतात गवर आत मध्ये ताटात.
हा धान्यात एक एक कांच्यात असत्यात की ते, ते मुखवटे बसून आणत्यात, ते कीनी गवर म झाड पाल्याच गवर- गवर तेन येत्या की?
हम्म हम्म, नाही आमच्या इकडं नाहीये तसं, ते गवर च नाही ये, फक्त हेच मुखवटे बसवून आणतात, आनं म ते खाली एक दिवस ठेवतात
हम्.
आणि दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळी उबा करतात.
आमच्या इकड ते त्याचे मुकुट काय ह्याच्यातन आंत्यात सोडा घवातन त्यांची वटी तेन भरून
हम्म.
म ते पहिला हे करतात, घरात मग गवर तेन अस पाण्याचे पहिला घेऊन येत्यात. दुसऱ्या दिवशी ते येत्या म, म ते गौरी विसर्जन ते कणी त्यादिवशीच मग गणपती घरातला, आणि गवर ती सगळंच एकदमच विसर्जन करत्यात मंग. मंडप मधली असत्या कि अकरा दिवस असत्या मंडप मधली, हम् म्हणजे आमच नव्हरा हाईत कणी, तेनी अध्यक्ष हाईत तिथं मंडपमध्ये सगळ हेनीच बघत्यात. गणपती आणायचं च खर्च ते सगळं, पट्टी गोळा करायचं काय काय लागतय सगळं हेनीच बघत्यात.
चांगलं आहे ना बरं तेवढंच, त्याच्यात चांगलं नी पटपट
आपलं घरातलं बी करायचं, दोनिकडचं बी अस असतंय.
हां हां, पण छान वाटतं छान वाटतं गणपतीच्या ह्याच्यात.
होय छान वाटतंय, आमचं खेळत्यात बी छान आम्ही दोन तीन वाजतय आम्हाला खेळायला त्या दिवशी गवर खेळत्यात की नी
हम्म.
त्या दिवशी तीन वाजतय, सगळं आवरून, गवर तेन खेळून
म्हणजे काय खेळायचं?
ते गवर खेळत्यात, परत ते अंगात येतय क नी दोघींच्या
हां.
म ते अंगात आल्यावरती खेळत्यात सगळं कोण विचारणार असत्यात ते काय बी असं विचारत्यात करत्यात.
हां हां हां.
विचारून तेनी अंघोळ करत परत गार पाण्यान आंघोळ करत्यात त्या दिवशी कळशीन
गार पाण्यान अंघोळ करून खेळत्यात.
हां का?
आमच्या छान असते इथं बघाय सारखं सगळं, आणि नवरतन मध्ये बी नऊ दिवस इथे ग नवरातन बी बसतो आम्ही, म्हजे दुर्गा माता बी बसवतो
हां हां.
हो, हे नवरातन धरतो, मी धरतो, आमची आजीसासु धरते.
हाहा, नाही मी पण करते, चार वर्ष झालं करते उपवास.
नऊ दिवस पूर्ण धरता काय?
हो हो नऊ दिवस.
अं हं हं, आम्ही बी धरतो, आम्ही आजे सासू, सासू, दीर
हा हा.
चार-पाच जणीचाच धरतो आम्ही, बाकीच कोण धरत नाहीत.
हा, आणि कोल्हापूर च्या देवीचं काय असतं मग, आता ह्या महालक्ष्मीला काय असतं का, गौरा गौवराईच्या वेळेस
त्या टायमाला बी हे, पूजा तेन एवढंच की, नव नवरतन म्हणजे जास्त गर्दी गर्दी आसत्या ह्याला महालक्ष्मीला. नवरात्र मध्ये भर भरूपुर गर्दी असत्या असं पाय ठेवायला जागा नसत्या एवढं, ते घट तेन बसवत्यात. अन देवीचच असतय त्या टायमाला, नऊ दिवस रूप वेगवेगळ करायचं, क्रोशन भैया रोजचं वेगवेगळं करत्यात तनी
हां
रोज वेगळं डेकोरेशन, ज्या देवीचं अस तय क नै, त्या देवीचं रोजच्या रोज वेगवेगळं डेकोरेशन तन करत्यात, तयारी छान अस्तात. महालक्ष्मीचं बघण्या सारखं आसतय तर कसं गर्दीमुळं काय कळतच नाही, बघायला काय एवढं हे होत नाही. लईच गर्दी असत्या.
हा
मग आधी मध्ये गेल क नाही, सगळं बघायला ते मिळतय. तर ते छान असतय नवरतनमध्ये तयारी वियारी, सगळी तेल तेन घालायला जात्यात.
हा हा, मग सकाळी लवकर गेलं तर तरी पण गर्दी असते का?
तरी तरी पण सकाळी आपण जर आज रात्री नंबर लावलं तर उद्या रात्री नंबर येईल, असं होतय. एवढा नंबर लागतोय, एवढा वेळ थांबायला लाग एवढं वेळ थांबाला लागते, नंबरच लवकर हे येत नाही, लई लोकं लांब लांब नं येतात ना.
हा हा हा.
हम्म, लय लांब लांब चे लोकं तेन येत्यात, लय वेळ लागतोय तला, आणि आम्हाला शन मिळतच नाही, आम्ही काय करतो मग, बाहेरच्या बाहेर तेल घालतो आणि येतो मग.
हा, तुम्हाला काय, इतर वेळेस कधी पण जाऊ शकता
हं. इतर वेळेस कवा बी जाऊन आम्ही बघून तेन येतो, आता परवाच वहिणीला सोडायला गेलतो आमच्या माह्यारला तवा जाऊन लक्ष्मी जाऊन, महालक्ष्मी जाऊन दर्शन तेन घेऊन मग तनाला तिकडं सुडुन आलं, त्यांनी कोल्हापूरचीच आहेत ना वहिणी आमची.
हां.
म मग तिथं जाता जाता त्यांना तिथे दर्शन तेन घेऊन दाखवून, ते वहिणी तिथं सवययत त्या मध्ये दाखवून तेण आम्हाला मग घेऊन गेलीत त्यानी घरला. जाऊया म्हटलीत देवायला, छान करत्यात नवरतन मधी बी आमच्या इथं बी रोजच्या रोज वेगवेगळं लुक करत्यात सगळी जणी.